हॅलो बोल.
कुठेआहे?
आ!
कानात काय.
हेडफोन आहे.
हम्म.
कोण-कोण आहे.
हाय बोल कि.
चांगला आवाज येतोय की यावर.
होय.
मग ऐनवेळी काय कडू येतोय.
तेला नाव पडतय.
ना नावच आपलं भारी हाय.
हम्म.
काय करतोस मग.
माझ्या नावात वजन टाक. किती पडतंय बग.
ह तुमच आहे नव्हं.
लई.
दिसालय.
हम.
माझ्या पाशी चांगल आहे ते.
ह्. बर.
ओके.
हम्म ब लई हम
तुझी नव्ह होय?
हम्म ओके म्हण ओके.
बर
असं थांबलं की पैसे कट होतात.
हम्म, तुम्ही ऐकतच नाही आ.
नाई.
ऐकत असतील.
मग काय.
हम्म.
तिला लय देऊ नको अ.
ताप ही म्हणा, दाखवते त्यांना.
हम्म ना, मला नाही तसं होते मला नाही परत अडत.
हम्म
कोणतर येईल इथं लक्ष ठेव.
येउदे. त्याशिवाय मला समजणार नाही.
हम्म, हो तेच पाहिजे वाट लावयला फक्त म्हणू नका.
तुझी कशाला, तुझी कशाला?
माझा आवाज बाहेर चाललाय.
नाही दात.
चाल्लाय.
मला तरी ये ना.
पायरीवर येते.
हम्म ह. एवढं कोण बघत बसत नाही.
हम.
हम्म. बत
बला
थांबायचं नसतय बोल.
बोल क्या म
त
मी तुला समजाय पाहिजे थांबतेस ांते समजत.
हम्म तुझ्यासना काय बोलू कळतच नाही.
हा.
बोलायचं म्हणलं तर जाऊ ते बर.
हो ना. आवाज कसा याला यात नाही नाही आवाज यालाही नाही. तू बोलालेस निडा लायकी लायकी नाऊ बोोलली असस.
हम् मी असंच बोलते.
हम्म असल तुला वाटतया.
हम्म.
ब बोल.
तहं बोल.
तू आणि मम्मी काय बोलते यावर.
असं बोलत असते.
काय खरं.
काय आपल्या कल्चर बद्दल.
ह.
हम् सोमवारे स ना आहे.
अ.
बर पुुढ मग.
काय नाही आली आठवण.
हम.
आली आठवण
हम.
हम्म चांगलं आहे ग.
कसली आठवण.
काय नाही बस.
सांग की आता.
त्याच्याला माझं तोंड घाण करून तू आणि ती बघून घे.
आता काही केल मी आता.
काय नाही.
उगचच. सांग.
मी बोललो तुला मी काही बोलत नाही.
म सांगत काय विषय मला कळलंच नाही.
काय तर बघुन घे जा.
अगं मला कळलंच नाही.
हम्म कस कळल.
सांग सांग!
काय नाही सांगत.
सांग. सांग.
ह ह
हम् बर काय करल्यास तू.
बसलोय.
आणि संडी.
हम् नाही.
कुठे गेली शाळेत.
तो बोललं असतं जाऊ दे वाचलं घे.
ह मग शाळेतनच गेल्यात नव्ह शिकवाला
हम्म बस.
हम्म
कार्या ॲप यांचे पप्पा शिक्षक आहेत हं.
आणि एवढं मोठं शिक्षक आहेत की त्यांना पुलेशला सारखं बोलवत्यात सई करायला
लइ व्हॅलया ठेवणार मी डायरेक्ट
पैसे‌ दि कर मॅम
हुदेत परत मग तुला काय करतो ते बघ
ते नव्ह ऐकी पप्पा शिक्षक हायत‌ मुख्याध्यापक हायत आणि भऊ शिक्षक हायत
बर
बोल
बोलाय लावु नको मला नको त्यांचं नाव घ्याय लावू नको
हम्
हम्म
ब भेटायचं कधी
तुला
आ
थूक
कद्या पण ऐकलंच आहे
ह ऐकू देत की मग
बर
त्या ॲप वाल्यांना पण माहित्याय
हम्म
हम्
बर
हम्म काय
बरोबर
हम्म
बोल. मिंत बगाल्यास तू मिनिटं किती मिनिट झाल्यात.
बर.
बघिटली नहीस खरं सांग.
नाय बगायला.
घे आई ची शप्पथ.
हम्म
अं
कसय जाऊ दे बोल.
हम्
अं
अं
काय?
आणि तोळका
अं
अक्का
हम्म
कुठे गेले?
हाईत की. का?
असंच.
ह भेटायचं आहे.
ह ह
बोल
बोल.
आह
बोल.
बोल.
काय करायला आता?
दुसऱ्यांचा रक्त पिऊन ताप आलाय.
पोटात पण दुखालगलंय.
दुखणार कि सगळ्यांची दुखी. सगळ्यांचं दुःख तुझे पोटात आहे म्हणल्यावर.
हम्मम्
हम्म
हो.
बोल.
हो हो.
बोल.
बोल ग.
कोणाचा मेसेज आला.
मेसेज नाही किती मिनिट झाल्यात बघितलं.
मग किती झालेत.
आठ.
हम
तुझ्यात दिसत नाही.
मी बघितच नाही.
कशाला बघशील. तुला माझं पैसे काट झालेलाच पाहिजे.
हा जास्त झालं कॉल ह्यो, कट होत्यात?
मग
ते मला काय माहित? मला वाटलं मला काय माहित?
आवाज येईना.
मला काय माहिती म्हटलं, जास्त बोलल्याव कट होतात.
हम्म, शिवी दे
हा बर
ब
ओ तेरे पिले पिले दो दात.
आ?
काय नाही.
बोल गं.
बोल गं.
तू बा
बघ जेव्हा
आ
तेवढं नाही हाय, ते जेवढं दाखवायलास.
बर.
हम्म. थांब किती मिनिटं झाल्यात बघतो?
कार्य ऍप हीच पैसे कट करा.
सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस, तीस बोल.
सध्या आरतीचे पैसे कट करा.
बर.
लवकर करा. नाही हा केला तुम तुमच्या वर मी केस करणार.
हम्म आसल काय म्हनु नको? चालत नाही. चेष्टा महागात पडल तुला.
हम्म.
हम् मिळत्यात तुला पण आणि मला पण.
तुला किती?
मला ऐंशी तुला ऐंशी.
आणि मी ऐंशी रुपयाच एवढ्या काय करू? घर घर घेतो.
अ बरं तुला करतो थांब, दुसरा कॉल.
दुसरा कॉल आणि